हॅलो हॅलो आवाज येतोय माझा हा बोला, हा येतोय बोला काय करालाय. काय नाही, बघा बसले. आत्ताच आवरलंय काम. हम्म माझ आता जस्ट आवरून झालंय. हो, बाकी काय नाही झालंय म्हटलं, फ्री झाली आता बघू. करूया काहीतरी. हा, काय नाही? तुम्ही बोला, काय म्हणताय अजून?
काय नाही बघा. आजकाल आपण जे श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये कोणता फरक चालला आहे, त्यावर थोडं बोलू.
हो चालेल ना. हम्म, आता श्रद्धा म्हटलं तर, कसं लोकांचा विश्वासाचा भाग असता हो.
श्र श्रद्धेच्या म्हणजे आपण पोटी जाऊन लोकं काय काय करता आणि अंधश्रद्धेच्या पोटी जाऊन काय काय करता. आता अंधश्रद्धा बोलल तर आपण टीव्ही मध्येच बघितलं ना, कि नाही का अस लहान मुलाना
पण बळी देतात. हो ऍक्चुली आता एवढं तर मी पण न्यूज मध्येही बघितलेलं. म्हणजे असं अमुक अमुक बाबांनी सांगितलं असं करायचं आहे तसं करायचं आहे. मग लोकं एवढा विश्वास ठेवतात की, म्हणजे अस स्वतःजाऊन तयार होतात. हो म्हणजे एवढे लोकं म्हणजे असं काय म्हणावं मला ते समजत नाही. लोक एवढे सुशिक्षित आहेत. एवढा मूर्खपणा तरी कसं करतात? म्हणजे आता श्रद्धा आहे मान्य आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा ना, उगाचच लोकांना विश्वासच्यामुळे आपला फॅमिली डिस्टर्ब करून घ्यायचं आहे. आपल्या मानवी जीवनात श्रद्धेला महत्त्व आहे. पण कस प अंधश्रद्धे करता समाजासाठी म्हणजे अंध श्रद्धा हे घातक आहे. पण आजकालच्या लोकांना कळत नाही ना की कशावर श्रद्धा ठेवावी आणि काय श्रद्धेचं आणि काय अंधश्रद्धेचं तेही कळत नाही आहे लोकांना, आता एवढं म्हणजे अंधळे झाले सगळ्या गोष्टी त्याच्या मागे म्हणजे कोणीही येऊन जरी सांगितलं रस्त्यावर चल म्हणजे खरंच अमुक अमुक गोष्ट असं आहे अशाने असं होतय. त्याच्यावरही लोकं विश्वास ठेवायला बसलेले आजकाल तर हो नेमक कस काय, आणि श्रद्धा जेव्हा आपलं म्हणजे माणसाच विज्ञान आणि जर तर्क शक्ती यांना बाद तुला सारते मग ती अंधश्रद्धा बनणार नाही. हो अंधश्रद्धेमुळेच आज व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये प्रगतीमध्ये बरेच अडथळे निर्माण होत आहे. हो ना. लोकांच म्हणजे कर्मावर विश्वास नसून म्हणजे लोकांच कसं आहे तुम्ही हे केल्याने अ तुमची जॉब लागेल, म्हणजे असं उदाहरणार्थ तुम्ही हे केल्याने तुमचं असं होणार तसं होणार म्हणजे या गोष्टींवर विश्वास ठेवता, पण आपण आपले कर्म चांगले ठेवले किंवा आपण चांगल्या गोष्टी केल्या तरच या सगळ्या गोष्टींच असतं ना प्रगती होते आपली किंवा काय म्हणजे किती आढळेपणाने लोकं विश्वास ठेवायला लागले सगळ्यांवर. हो आणि आता मुख्य कारण म्हणजे अंधश्रद्धेचं कसं अज्ञान आणि निरक्षरता आणि बरेच असं ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि लोकांना पुरेसा माहिती नसल्यामुळे मग त्यांच्यात अंधश्र श्रद्धा कसा दृढ, दृढ होत जाते ना. हो खर तर हे गावा साईडलाच नव्हे, तर म्हणजे आता शहरात पण खूप गोष्टी घडायला लागल्या आहे सगळं असं हो ना बरोबर. म्हणजे पूर्वी कसं आपण म्हणायचो की नाही गावात या गोष्टी म्हणजे गावी या गोष्टी खूप होतात. लोक अंधश्रद्धेवर खूप विश्वास ठेवता. पण हल्ली तर आता म्हणजे सिटी एरियामध्ये जरी बघायला गेलो ना बरेच तशी लोक आहेत जे ना अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागलेत. हो आता बरेच साधू वगैरे नाही का? आपण बघतो ना म्हणजे धार्मिक कर्म कांडाच्या नावाखालीच ते लोकांना अंधश्रद्धा करायला भाग पाड ता, हो तेच ना मी मग तुम्हाला मगाशी नाही का बोलले? की म्हणजे आपल्या मुलाचाही बळी द्यायला लोक तयार होऊन जातात. तीक कशासाठी प्रगतीसाठी अरे पण तुम्ही तुमच्या तुमची त्यांची बळी देताय तर तुमची काय प्रगती होणार हे? हो, तेच ना. कळत नाही आणि आता कसं म्हणतात ना कलयुग, खरंच कलियुग झालंय. म्हणजे लोक कोणत्याही म्हणजे ए वन असं अ फॅमिलीने जरी सांगितलं तरी त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही तो प्रश्न पडतो. बरोबर हे. हम्म अशीक काय बरेच शिकले पण असे आहे की जे नाही का, नोकरी करता वगैरे पण कोण तर बोलल तर त्यांना एक किती पैसे देणार? आणि कुठली तर पूजा वगैरे करा. हो. तेच ना, पूजा करा, अंगठ्या घाला. हे करा, ते करा. बरेच असं हे झालेलं आहे म्हणजे आजकाल एवढा ना लोकांची बिझनेस झालेला आहे. म्हणून ते अंधश्रद्धा एवढी वाढवताय म्हणजे कसं की लोक घाबरून आपल्याकडे येतील. बरोबर आहे. आणि आपण कसं त्यांचा गैरफायदा घ्यायचा, सगळ्या गोष्टीचा गैर उपयोग कसा करायच त्या मागे लागले म्हणजे एक एक बिझनेस पॉईंट ऑफ यू ने झालेला आहे. आपण आपल्या श्रद्धेने म्हणजे श्रद्धेमुळे आपण त्यांच्याकडे जातो. पण ते आपल्या श्रद्धेचा फायदा घेतात. आणि म्हणजे मग ते अंधश्रद्धेचा हे तिथून निर्माण होत. हो बरोबर आहे त्या त्यामुळेच अंध श्रद्धा निर्माण हम, आपणच आपलं विल पॉवर एवढी स्ट्रॉंग ठेवलीत या गोष्टींची गरज ही नाही पडणार, खरं तर आणि आज ते आज काल असं झालेलं आहे ना, की सगळ्या गोष्टी कर्मावरच असतात आपल्या. आपण चांगले कर्म केले की आपल्या सोबत चांगलंच होणार आहे. देवते करण्यासाठी सगळं कर करवा करवीता, आपलं सगळं देवच असतं. बग, हो ना. आणि आता या अंधश्रद्धेपासून आपल्या समाजाला मुक्ती मिळवण्यासाठी कसं हय सर्वप्रथम शिक्षणाचा आप प्रसार जास्त केला पाहिजे. जय. हो. हा पण आजकाल पण कस माहितीये का? शिक्षण जरी घेतलं ना तरी लोकांच कोणी तरी आपल्याला असं एक व्यक्ती भेटतच आपल्या आयुष्यात. की जो सांगतो की, अरे अ तुला आता एवढं शिक्षण झालेलं आहे तुझं. तू चांगलं शिक्षण घे.. किंवा मग हे असं असं कर म्हणजे तुझं अभ्यासात पण मन लागेल. तुझं मजे मुलं मिळतील. बरेच आता दहावी बारावीचे मुलं बघितलेली मी म्हणजे आता माझं एक ऐकण्यात च आलेलं, म्हणजे ना दहावीचाच एक मुलगा होता त्याच्या मित्राने त्याला काहीतरी सजेस्ट केलं, तो एका एस्ट्रॉलॉजिस्ट का असं कोणी कोणाकडे तरी गेललं. त्यांनी असं सांगितलं तू ही पूजा कर आणि ही अंगठी घाल. तुला चांगले मार्क मिळतील. पण तस काही झालेलंच नाही. शेवटी तो मुलगा हो घेत आहेत. त्याच्या आईवडिलांना सांगितलं की, मी असं -असं केलं होतं. आता त्यांच्यावर केस झाली तुम्ही लहान मुलांना सुद्धा, उलट तुम्ही समजूत घालून तुम्ही घरी पाठवायला पाहिजे. पाहिजे की बाबा तू अभ्यास कर, तू मेहनत घे आणि तुझ्या मेहनतीच फळ मिळेल तेव्हा ते चांगलंच मिळणार हेय, तेच ना मेहनत केल्याशिवाय काहीच होत नाही बघा. ते मोठ्यांनी ते तसं आपल्या मुलांना समजवायला पाहिजे. हे अस करून काहीच होत नाही. हो आणि पूर्वीच्या काळी तर ना, तुम्ही ऐकलं असेल का असं पूर्वीचे लोक जमिनीच्या खाली नायी का, असं धाव नस. सोनं वगैरे ठेवायचे. आणि ते सुद्धा काल, आजकालचे लोक काढण्याचा प्रयत्न करण्यात माणसांचा पण बळी देतात. अ, ते काय नर, नरबली म्हणतात वाटतं ना त्येला? नरबली हो नरबली. हा, ते फक्त खूप घडतंय. हे प्रकार आता पण झालाय, आता थोड्या दिवसा पूर्वी बघा, पेपर मध्येच बघितलं आम्ही, पूर्ण एक घरातलं फॅमि मेलीच, म्हणजे या याच्या निमित्ताने उद्धवस्त झाले. हा. हो खूप पैसे त्यात. बाहेर घडायला लागलय. मग तेच मे बी तुम्ही तोच एक्झामपल देताय का माहित नाही. पण एक फॅमिली होती. बहुतेक तरी चौदा लोक होते एका फॅमिलीमध्ये. त्यात बरोबर तेच, तेच. दिल्ली साईड ला होत वाटत हे? हो, हो. हा पण ते मी ऐकलं धनासाठी नव्हतं. म्हणजे त्यांचे पूर्वज त्यांना इन्स्ट्रक्शन देत होते, की तुम्ही अ म्हणजे अमर कसे होतात ना, त्यामुळे होत्यात बहुतेक तरी ते. हा, हा, हा म्हणजे ते त्यांचे पूर्वज असं ते म्हणतात की कोणाच्या तरी अंगात आलेले, आणि त्यांनी ते सांगत होते, की तुम्ही अससं पूजा करा, अशी विधी करा. आणि तुम्ही सगळ्यांनी सोबतच गळफास घ्या, का असं काहीतरी होतं. म्हणजे तुम्ही सगळे अमर होतील, पण पुन्हा जीवित होतील तुम्ही. पण तस काही झालंच नाही, पूर्ण फॅमिली डिस्ट्रॉय झाली, लहान मुला पासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे लोक एवढा विश्वास ठेवायला लागले, की पूर्वज येऊन तुम्हाला सांगायला लागले. आता तो काळ कुठे, हा काळ कुठे? हा कलयुग चालूय. लोकांचे कर्मच एवढे वाईट झालेले आहेत, का लोक काय येऊन सांगणार आहे की तुम्ही हो. हे कळत नाही ना त्यांना. हो ना. म्हणजे फॅमिलीची फॅमिली पूर्ण डिस्ट्रॉय होत चाललीय. हो, अंधश्रद्धा हा आता समाजाला लागलेला एक शापच आहे. हम्म. जो आता अति घडतोय. हो बरोबर हाय, हम्म. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत वयस्कर बायका माणसं, सगळे, सगळे म्हणजे ज्याच असं आता ॲट, खर तर आपले पूर्वज आपल्याला सांगतात की तुम्ही देवधर्म करा. देव तुम्हाला चांगली सद्बुद्धी देणार, आपण बघा पूर्वी आशीर्वाद देताना पण तसं तुम्हाला चांगली सद्बुद्धी मिळावी असं द्यायचे पूर्वीचे लोक, हो हो. म्हणजे त्यासाठीच की तुम्ही अ धर्म किंवा अंधविश्वासाकडे जाऊ नका. मी हवं ना, देवाचे त्या मार्गीच राहा म्हणजे ते तुम्हाला चांगला रस्ता दाखवतील तुमच सगळं चांगलंच होणार. हों. पण आजकाल तसं म्हणतात देव आहे तिथे दानव आहे. हो दानव तिकडेच जास्त वळालेत लोकं. आ हं, समजून तरी कस काय करणार ना त्यांना. बरोबर आहे, हम् हुन, बाकी अजून?
जादू.
जादूटोना आणि त्याच्यावर पण लोक अजून पण विश्वास ठेवत हां, करतात ना अजून पण चौकात बरच काय काय दिसत. खूप खूप वाटतं तुम्हाला सवय नाही. हो, इव्हन आजकाल पण लोक या गोष्टींवरच एवढा विश्वास ठेवतात ते सांगतात की नाही नाही तुम्ही असं आहे मग लिंबू मिरची लावा ठीक आहे, ते दृष्ट वगैरे लागते तर ते मान्य आहे, मगं तुम्ही हे असं करा तुम्ही तसं करा रात्री इव्हन एकदा आम्ही बाहेर अं गेलेलो आमचे म्हणजे गेस्ट म्हणून गेलेलो एका नातेवाईकांकडे त्या समोरच्या एका लेडी ला कोणी, आच्छा तरी सांगितलेलं की तुम्ही दर आमावस्येला पहाटे तीन वाजता गार पाण्याने आंघोळ करा. तरी आहे, आता ती बाई करायला लागली ना त्या फ्लॅटवाल्यांनी घेतलं ऑब्जेक्शन दिलं काढून त्यांना, हां. मग ते म्हणतात तुम्ही असं कसं तुम्ही असं करू शकतात ना बाकीची फॅमिलीज ही राहतात. त्यांच्यावर काय परिणाम होत असेल बरोबर की हम् तुम्हांला ते आम्हाला नाही माहित ना. हां हां, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. हम्, ठीक आहे चालेल, खरच ना, अंधश्रद्धेमुळे माणूस तर तर्कहीन होत चाललाय, हो. तेच, ठीक आहे चला मग करते मी तुम्हाला फोन थोड्या वेळात. आं, चालेल, हां, ओके.